हॅलो काही नाही तुम्ही?
मी पण काय नाही बसले, झालं का जेवण वगैरे?
हां तुमचं झालं?
हो झालं. पाऊस वगैरे झाला का तुमच्याकडे?
हां हां पाऊस पडतोय सकाळपासून.
होय तुम्ही कुठे राहता ताय?
मी रायगडमध्ये तुम्ही?
आम्ही सोलापूरला राहतो.
अच्छा.
होय. शिक्षण वगैरे तुमचं किती झालं, काय म्हणताय?
आज जेवायला काय केलं होते?
इकडे गावाकडं कसं काय दररोजचं आपलं भाकरी, चपाती, आमटी, भाजी.
अच्छा.
हो. सोलापूरमधेचं इकडं म्हणजे खेडेगाव आहे ग्रामीण भाग तिथं राहतोय आम्ही.
हां काय अच्छा.
होय.
तसं आमचं म्हणजे सिटीमधे मोडतं म्हणून
होय.
आमचं हां सिटी ये आमचं
हो.
हां हां
तुम्ही काय केलं ताई, स्पेशल मग जेवणं
काय नाय, सुकटीचा रसा आणि अंड्याचा पोला
होय.
हा
मॅरेड
तुम्ही असं हा मॅरिड आहे आणि मला एक मुलगा पण आहे.
होय.
तुम्ही?
मी अनमॅरिड आहे अजून लग्न व्हायचंय माझं
अच्छा म्हणजे आत ठरलय का?
हो एंगेजमेंट झालय फक्त अजून लग्न पुढच्या महिन्यात व्हायचं.
अच्छा
हो. काय म्हणताय हो झालंय ना कॉलेज माझं आता ए एज्युकेशन पूर्ण कम्प्लीट करून मी आता दोन वर्ष झालं तिसरं वर्ष लागू आहे आता.
अच्छा, म आता पुढे मी बारावीच शिकले. हम्म पुढे नाही शिकले.
हा का
हा
किती वर्ष झालं त्यांचं नाही ना मी पण दोन वर्ष पोलीस भरतीच प्रॅक्टिस करत होते आणि ते काय झालं ओपन कास्ट स्ट मुळे माझ म्हणजे दोन तीन मार्कासाठी बाहेरच पडलं दोनदा मी पण ठाणेला मुंबईला आणि पुणे ला रायगड ला टाकलेली फॉर्म सगळी ग्राउंड मध्ये क्वालिफय होणार आणि एक्झाम मध्ये ओपन कास्टमुळे दोन तीन मार्क साठी च बाहेर पडयच.
हूं कधी कधी कास्ट मुले पण आपल्याला जॉब नाही मिलत ना-
हो एकतर आम्ही ओपनचे ना मग लिंगायत मध्ये येतो आम्ही मग ते आम्हाला कस म्हणजे मिरीट लागतच नाय हायच लागतो कमी लागतच नाय.
नाय ना
हो. तुमचं बारावी झालं का फक्त? काय नाही सध्या घरीच. हो, किती वर्ष झालं तुमचं?
म्हणजे कॉलेज करून अरे भरपूर वर्ष झाली, किती दोन हजार सोला?
होय दोन हजार सोळा ला बारावी झालं का तुमचं?
हां.
होय होय की
आणि मग नंतर लग्न झालं.
हा. पुढे काही केलं नाही का तुम्ही जॉब वगैरे?
नाही, मी एम एस एम एस सी आय टी केले असं. कम्प्युटरचा, मला करायचं होतं पुढे पण जरा थोडा घरच प्रॉब्लेम होता, त्याच्यामुळे नाही जमलं मला.
होय.
हां.
एम आर काय करते तुमचे मिस्टर?
माझे मिस्टर जॉबला असतात म्हणजे इलेक्ट्रिशियन.
होय, तुम्ही पण कायतरी करायचं ना?
हा, आता बेबी झालाय ना, त्याच्यामुले काय करता नाही येत. करेन मी पण, करायचं आहेच मला
होय.
हुं.
किती महिन्यांचं बाळ आहे?
आता वर्ष झाल त्याला, वर्ष दोन महिने. हां.
बरा मग कॉलेज लाईफ कसं गेलं तुमचं मजेशीर?
मस्त, एकदम ती लाईफच छान होती.
हो.
असं वाटत, हा आणि असं वाटत, की अजून पाहिजे होतो कॉलेजला. पण आपण जेव्हा कॉलेजला असतो हा. पण जेव्हा कॉलेजला असतो तेव्हा वाटत, अरे यार आपण कुठे अडकलोय? ही बाहेरची दुनिया किती मस्त आहे ना, फिरायला वगैरेना भेटत आणि आपण येथे जेलमध्ये असं वाटत. तेचं तेव्हा म्हणजे, स्कूलला असताना हा.
हो.
पण नंतर म जेव्हा, आपण बाहेर पडतो त्यातून लग्न वगैरे होत, तेव्हा वाटत की, तीच लाईफ बेस्ट होती.
अ. काय ना, काय म्हणजे, असं मला पण आता अस असं वाटतय, की म्हणजे लहानपणीच वेगळंच वाटतय आता, लहानपणी असताना, हे मोट दुसऱ्यांचं बघितलं तर बापरे! तेनी बघा घरात असत्याती, त्यांना त्यांनी किती एक मस्त एन्जॉय करते, आपल्याला घाबर तोय त्या कणी आणि पुढं मोठं झालंयावर आपल्याला वाट तय की, आम्ही लहान असलेलंच बरं आहे, हे काय पुढं येऊन हे किती काय कष्ट ष्ट करावं लागतं, काय -काय करावं लागतं, असं वाटतं.
हो ना, म्हणजे लहान अस कसं म्हणजे, आपल्याला काहीच टेन्शन नसायचा. म्हणजे, अ हा करायचाय, तो करायचाय. आता आत आता जेवण काय करायचं? उद्याच्याला, जेवण काय करायचं? म्हणजे, ते टेन्शन असतं ना, आपल्याला. घरातल्या बाईला एका. म लहान अस तेव्हा कसं, आई आपल्याला देते. खातो आपण. तेव्हा आपल्याला काय एवढ कदर नसते. तेच लहान लाईफ. म्हणजे, लहान होतो तेव्हाच, ती लाईफ छान होती.
हो.
मोठे झाल्यावर कसं, सगळी जिम्मेदारी, येते ना आपल्यावर.
हो.
आणि तेव्हा कसं, आपणच करा, आपणच खा.
हो. लहानपणीचं काय पण म्हणा, वेगळंच असतंय. लहानपणी असताना आपल्याला दुसऱ्यांच आपल्यापेक्षा, मोठ्या अस त्यांच बघितल्यावर, आपल्याना वाटतं. हे काय बाबा, आपण अजून लहानचय. त्यांच्या सारख खं मोठं होऊन, आपण कधी असं फिरायच. एन्जॉय करायचं - करतो असं वाटतं. आणि पुढं आल्यावरती करावं म्हटलं, तर काय ना काय म्हणजे असं, येतच.
हं. तसं मला पण वाटायचं. आ ई बा माझी आई घरीच -घरीच असते. ते काही करू शकते. काहीही खाऊ शकते. त्यांना कसलं टेन्शन नाही. अभ्यासाच टेन्शनय. एक्झामचं टेन्शन नाही. कसलं नाही. नी आपल्या डोक्यावर एवढं टेन्शन. ह. असं, वाटायचं मला आधी. नंतर मग जेव्हा मोठी झाली. तर मग नंतर समजलं की, त्यांना तर आप आपल्या शिवून टेन्शन असतो.
हो. सगळं म्हणजे, लहानपनीचं वेगळं. मोठ्यापणाचं वेगळं. म्हातारपनीचं वेगळं. लय डेंजर अस
हो. हा, ना. अजून, म्हातारपण यायचं बाकीचय.
हो. लग्ना आधीचं सगळं काय, म्हणजे फ्रीडम असल्यासारखा आपण असतो. लग्न झाल्यावरती एक कोणाच्या तरी ताब्यात असल्यासारखं. आणि पुढं लग्न होऊन, परत लेकर झाल्यावरती तवाचा एक वांदा वेगळंच असतं. लेकर झाल्यावर.
हो. ते तर आहेच. लग्न आधी, सगळी फ्रीडम असते. ते कुठेही जा. काहीच, कोण बोलत नाही. आणि सासरी आल्यावर कसं सांगावून - सांगून जावं लागत की, मी इकडे- इकडे जाते. असं. तसं मी घरी होते. तेव्हा फोन कोणाला असं न सांगता पण जायची. म्हणजे पप्पाना कधी सांगून असं गेलीय? बाहेर जायची तेव्हा.
हा.
मी जायची अशी फ्रेंडसोबत. तिज्या, तिचं काम असायचं का? मग ती मी तिच्यासोबत असायची. आणि त्यांना माहितीय. मी तिच्यासोबत च असते जास्त करून. मग ते कधी, काय मला बोलले नाही. ह. तसं, इकडे नाही. इकडे कसं? सांगून जावं लागतं
हा. होय सासरी कसं सांगूनच जावं लागतं, नाही तरे काय नवरा पण त आणि सासूबाई पण, सासरा पण जाचात पकडतो.
मग काय भांडणच-भांडण, तू यासाठी चाली का? असच का, तसच का. चालू होतय मग, हं. मग लहानपणापासून तुमच एम काय होत? लहानपणापास लहानपणापासून म्हणजे तुमचं काहीतरी असं जिद्द असेल ना, म्हणजे या या क्षेत्रात असं बघा जायचंय व्हायचंय पोलीस, हे ते काय तर असेलच ना, मला त्यांचे
मला मला तर व्हायचं नर्स होतं, पण अ काय सांगू ते मला प्रॉब्लेम कसलं, ते म्हणजे ऍक्सिडेंटच, नाई सहन हो इत आणि कोण ऑफ झालं, ते तर नाहीच सांगणार, त्याच्यामुल मी नर्स कोर्स करन म्हणजे असा विचारच काढून टाकला, न डोक्यातून, मला सहनच होत नाय, मला मी घाबरते लगेच नाही त, मला करायचा होता, नर्स कोर्स, हां.
हम्म, त्याच्यामुळे नाही आणि मला नाही मला, तसं मेहंदी म खूप एन-इंटरेस्ट आहे, म्हणजे मेहंदी काढते मी आवडते मला, मेहंदी काढायला, मला ते पहिल्यापासूनच आवडतं. काढते मी तसं, कोणाचं लग्न असेल किंवा काय स सण वगैरे तेव्हा काढते.
हं, म्हणजे तुम्ही किती घेताय, प्राईज?
नाही, पैशे नाही, पैशे नाही घेत मी, पैशे नाही घेत मी, अशेच
हो ना, पण म्हणजे करू शकतो ना, म्हणजे तुम्ही
हां मला करायचं य तसं, पण मी अजून क्लास नाही ना केलाय, म्हणजे क्लास लावून, नाही तसं शिकले, मी स्वतः क-काढते. बघून-बघून काढते आणि आमच्या इकडे स सगळ्यांना आवडते, मी काढते ती, ते बोलतात मला तू कोर्स कर. छान काढतेस, म्हणून
हां.
मला करायचं य, ते आता बेबी माझं लहान आहे ना, त्याच्यामुले करता नाय येत. तो जेव्हा मोठा होईल, तेव्हा म करेल. हां, मुलगा ये.
होय.
माजे मिस्टर, बोलले तो, म्हणजे मोठा झाला की, तू कर
हां हां, ला अजून एक-दोन वर्ष म होय, नही लेकरं दोन वर्षाच झालं, तर काय वाटत नाही ना. आणि ते कसं एक
अजून खूपच लहान ये ना, आत्ताच वर्ष, हं एकच वर्ष झालं ना, आताशी दीड पण नाही झालं, एक कच, दोन महिने, त्याच्यामुळे तो लहानच हाये.
होय.
म त्याला कशी आपली जास्त गरज असते ना
हो हो मग खेळामध्ये कुठलं म्हणजे खेळ कुठला आवडत होता तुम्हाला म्हणजे हायस्कूलमध्ये असताना.
आमचा जास्त करून खो खो असायचा पी टी च्या तासाला
होय म्हणजे असं तुम्ही कुठं बाहेर असं
बाहेर नाय कधी गेले. नाही बाहेर नाही पण आम्ही शाळेमध्ये खो खो किंवा असं डॉचबॉल वगैरे खेलायचो.
हा हा
हा आणि जास्त करून धावायला मला आवडायचं.
कुठ हा धावायचं का?
हा
होय.
म्हणजे असंच शाळेत जास् असं कुठं बाहेर नाय गेलं शाळेतच
तसं वैयक्तिक मध्ये पण तुम्ही करायला पाहिजे होत.
हम्म नाय केलं तस काय
हो म्हणजे पुढं पण जाता आलं असतं ना म्हणजे
हम्म
हो.
तुम्हाला काय आवडतं असं करायला
मला पण मी म्हणजे मी शाळेत होते ना हायस्कूला मग तेव्हा आठवी ते दहावी पर्यंत कबड्डी मध्ये खूप मजा येते. ते खेळ म्हणजे तो खूप आवडतो मला कबड्डी आम्ही पण हो बाहेर म्हणजे शाळेत म्हणजे शालियस्तरी असते ना तिकड जायचो खेळाय चो नंबर पण आणायचो मी एक नंबर दहा मिनट नाही साडे दहा